हॅलो!
हॅलो!
आवाज येतोय काय?
हा यालाय की.
हां, काय करालाय?
काय नाही ख आता फिरालोय बाहेर. तुम्ही?
आम्ही बसलोय, जेवणार आता.
हा हा,
तुमचं झालं काय जेवण?
हम्म झालं.
हा. कुठं राहताय तुम्ही?
म कोल्हापूर.
हा हा, म कॉलेज वगैरा?
कॉलेज ला आहे की हिज्यात अ शिवाजी युनिव्हसीटी. हम्म, तुम्ही?
आम्ही इचलकरंजी मध्ये राहतोय बघा.
हा हा, कॉलेज, शाळा वगैरे काय?
आप कॉलेजला जातोय आत्ता ग्रॅज्युएशन कमप्लीट झालं आमचं, बी सि ऐ मध्ये, इथ दत्ताजीराव कदम मधे होतो आम्ही शिकायला.
हा हा,
तुम्ही कुठं होता? युनिव्हर्सिटी मध्येच व्हय.
हा.
हा कसा आहे युनिव्हर्सिटी चांगली आहे काय?
हाय की चांगली हाय घ्या.
हा, आमच पण कॉलेज ती च्या अंडरच येतय सोडा युनिव्हर्सिटीच्या.
हा हा,
तेच
म आसं आलाय कधी इथं युिव्हसिटीत?
हा आलोय एकदा एक्झाम द्यायला आलतो सी ई
हा हा.
परवा झाली ती‌. अनं ते काय हेच्या डिपा म्हणजे आमच टेक्नॉलॉजी होते ना बी सी ए.
म म त्या टेक्नॉलॉजीच्या डिपार्टमेंटमध्ये तवा तिथं आलतो आम्ही‌
हा हा.
एक्झाम द्यायला. शिक तुम्ही काय शिकताय तिथं?
बी ए.
बी ए व्हय, फर्स्ट इयर ला हाय का सेकंड इयरला
सेकंड इयरला हाय आता.
हा हा. म आणि जाताय म रोज, रोज जाताय काय म कॉलेजला
हम्म असं हाय कंदे न अ असं कधी एखादी सुट्ट ट्टी तेवढंच नाय त हाय कंटिन्यू हाय कॉलेजला
हा म आणि
काय नाय ब निवांत
हा हा, आम्ही पण बघा निवांत आता जरा आम्हाला सुट्टया पडल्यात सोडा आता आता ग्रॅज्युएशन आमचं कमप्लिट झालं म आता पुढचं बघायचं
हा हा पुढं आता काय करणारात आता
आम्ही एम सी ए करणार आय आता पुढ
एम सी ए म्हणजे काय असतय त्यात
ते कॉम्प्युटरचच असतय सगळं म्हणजे कोडिंग वगैरे त्यात येतय सगळं
हा हा कोडिंग वगैरे हां
म आ म्हणजे ते पुढचं आता बी सी ए, बी सी ए झालं ना, म आ आता बी सी ए मध्ये पण बेसिक व बेसिक वगैरे होतं, आता ॲडव्हान्स असणारं सगळं.
हा म्हणजे जरा त्याच्या वरच लेवलच.
हा, मग तेच आता करायचा
हूं हूं
तेच, आणि काय?
काय नाय बघा म्हणजे असं, कॉलेज करून काम वगैरे हाय काय असं नुसतं या कॉलेजच
नाय कॉलेजच करतोय असं काय काम वगैरे काय केलो नाय, आता नुसतं हे कार्य कार्य जव्हापासन कळालं तेवढं करतय आम्ही, बाकी काय नाय असं
हा हा
हा म्हणजे सरांनी आमच्या दिलतीत कॉलेजमध्ये
हा हा
हूं म असं
हूं
तुम्ही, तुम्ही पण आता कार्यामध्ये जॉईन झालाय ना?
हा होय आत्ताच, थोडे दिवस झालं, ते बी आमच्या सरांनेच रेफर केलंत.
हा हा म कॉल म, कॉल किती झालेत तुमचे?
काॅल आता दुसरं, दुसरं काय तर असलं हे, दुसरं काय तिसरं असलं.
हा, हा. मग, तुम्ही किती जण राहताय. आमचं नाही अजून, आमचं पण चालू आहे करायचं कॉल.
हा, हा म्हणजे अजून ह्याच्यातच आहे तुम्ही.
हां.
हा हा, घरात बघा आम्ही पाच जण आहे.
मग तुम्हाला बहीण पण आहे काय असं.
बहीण म्हणजे असं सख्खी सख्खी बहीण नाही घ्या, असं म्हणजे काकाची मुलगी तेन हायत.
हा.
तसं आणि आम्ही तिघंजणच आहे. भाऊ, भाऊ भाऊच आहे.
हा हा, म्हणजे तुम्ही मोठाय का बारकाय.
मी सर्वात लहान.
हा हा. मग, आणि मग तेनी काय करत्यात. त्यानी पण कॉलेजला जातात, काय मग काय असं.
नाही कॉलेजला होती तर माझ्यासंगटच होती तिकडं, म्हणजे माझ्यान एक दोन वर्षान मोठा एकटा एकटाय, एक वर्षान मोठाय, मग त्यांच कस बार रावी, मग जरास फर्स्ट तेन घेऊन त्याने असं सोडलेलीत ओ, आणि कामाला लागलेलीत.
हा, हा, हा. असं आहे होय.
हा, तुम्ही किती जण हायसा.
आम्ही, मला एक मोठी बहिणाय, आणि एक बारका भाऊ हाय. आ, मोठी बहिणीच लग्न झालय. मग बारका तर अजून तर मी कॉलेजला जातोय. आणि बारका भाऊ पण कॉलेज ला जातोय, असं.
हां, हां, हां.
हम्म मग.
काय नाही बघ‌. आणि हे आपलं कॉलेज तुमच अस कंटिन्यू चालुय, का आता सुट्ट्यात चालूयत.
आता सुट्टयाच चालू आहेत आमच्या. अजून तर काय चालू झालं नाहीय. आता
हा, हा.
रजिस्ट्रेशन वगैरे चालू झालय, अजून बघायचं आता. आता वरन तारीख येणार ना तेची.
हां, हां म्हणजे असं पेपर वगैरे च सगळं झालंय. तर आता मस्त ऍडमिशन करा केलाय का करायचंयअजून. त्येच, हां म्हणजे, अजून ॲडमिशन ओपन झालं नाही का करायच
हा होय.
हा, हा म्हणजे अजून तिची अजून तारीख यायचीय.
हा, तुमचं कॉलेजच चालू झालं काय, अजून सुट्ट्याच हाईत.
आमच हाय अजून थोड्या दिवसात चालू होईल. अजून सुट्ट्याच हायत. पुढच्या महिन्यात आता जरास. पाच का साहा तारखेला आहे पेपर चालू. पा म्हणजे पहिला दिवस आहे चालू होणार हा
हा हा, मग फिरायला कुठे गेलता का नाही.
फिरायला नाही आता तर नाही गेला ग.
हा हा, आम्ही काय मैत्रिणी तेवढा आलतो फिरायला. कोल्हापूरला आलतो रंकाळाला. मग तेवढंच का? हा, तुमच्या इथं आलतो मग रंगाळा जरा फिरलो. मग त्यानी त्यानी म्हटलेत की मग महालक्ष्मीला जातो म्हंटलीत. मग तिथं त्यांनी जरा दर्शन घेतली मग आ तेवढंच. जरा फिरलो आणि मग आलो घरला.
हा हा,
म आणि काय कुठं गेलो नाही आमच्या गावाकडे थोडं गे जाऊन आलो. सुट्टी म आधी मग आता काय कुठं गेलो नाही असं. तुम्ही तुम्ही गेलाच नाही मग सुट्टीत.
लांब वगैर काय गेले नाही ग इथल्या इथेच असं.
''आं''
लांब वगैरे असं गेलं नाही कुठं जास्त.
हा, आम्ही पण लांब कुठे गेलो नाही आम्ही पण इथंच फिरलो आणि आमच्या काय लास्ट इयरला. ट्रीप गेलती. मग तेव्हाच आम्ही लांब जाऊन आलो सोडा आता काय कुठं गेलो नाही असं. मग आमच्या गावाकडें थोड दिव दिवस राहून आलो. मा आणि काय कुठं गेलो नाही घरातच आहे आता.
हम्म हम्म, म्हणजे तू कॉलेज कडन ट्रीप होती होय.
हा, कॉलेजकडन लास्ट इयरला आमच्या ट्रीप होती ना मग तेव्हा आम्ही जाऊन आलो.
हम् हम्,
मग त्यानंतर काय आता. सुट्ट्या पडल्यानंतर थोड्या आमच्या गावाकडे जाऊन आलो. कर्नाटक साईड ला येते आमचं गाव त. आणि काय मग मग आणि काय कुठे गेलो नाही.
हम्म हम्म,
हम्, तुम्ही असं गेला नाही फिरायला मित्रतेन.
नाही नाही तसं काय केेलं नाही ग.
हा, मग काय आता तुम्ही घरात आता काय करताय सुट्टीमध्ये.
सुट्टीमध्ये नाही असं घरातच की, काय नाही काम वगैरे काय नाही असं.
नाही जात व्हय ग हम, म दिवसभर नस ''--'' ता काय मोबाईलच घेऊन बसताय काय असं काय.
हा असंच की कायतरी करायचं उगाच मोबाईल नाही तर असं या. घरातली कायतरी कामा लावत्या तेवढं करायचं.
हा हा,
हम्म,
हम, आणि काय मग जेवला.
हम्म जेवलो की. तुम्ही?
आम्ही आत्ता जेवणार
हा हा
हम्म किती मिनिट झालेत?
मिंट आता नऊ झाली, नऊ मिनट झाली बगा.
हा आणि मग तुमच्या इथं काय हॉटेल वगैरे कुठलं चांगलं आहे काय असं?
हॉटेल वगैरे हा आहेत. की खूप आहेत आपलं
हॅलो
तं म्हणजे असं इंस्टाग्रामरती नेत असतील. बघत असेल का की तुम्ही?
तुम्ही काय बोलला मला ऐकू आलं नाही.
म्हणजे असं अ कांबा कांब कांब्याच आहे. कानी आपलं
हा
तो रस्ता लागतो. त्या रस्त्याला खूप आहेत. म्हणजे अस इंस्टाग्राम वगैरे ला हे की रील्स वगैरे हा
कुठले कुठले?
हा हा तेच तेच लाईन तिथं म्हणजे तिथं बी जास्त आहे. हा हा पाहिल जरा गावातल्या साईड ला येते.
हा
ह ते पहा जरा आउट साईड ला येत. म्हणजे कंब्याच्या असं रोड ला येते. बाहेर च्या बाहेरच्या साईडला
हा हा
कसवालच्या गावात गावाच्या साईडला येते.
हा मग तिथे पण आहेत सोडा चांगले.
हा हा तुमच्या इकडं काय?
आमच्या इथं इचलकरंजी मध्ये काय तारा वगैरे असे फेमस आहेत.
हा हा
असं! तुम्ही कधी इचलकरंजीला आला नाही काय?
अ असं इचकरंजिला म्हणजे असं! पुढं चाललेल हो तव्हा तसं म्हणजे इचलकरंजी मधन असं गेलं. असं झालंय का? असं फिरायला. म्हणजे त्यां असं काय तर काम असं वगैरे तसं काय आलो नाही.
हा हा विजिट करा कधी तर
हम्म हम्म बघायचं आहे. का म्हणजे असं त्याच बी रीलल्सच ते येत नाही इचलकरंजीची
हा होय!
आपलं स्टँड पाशी हे आहे महाराजांच हे आहे. आणि असं स्टेडियम ते असं बघा बघितलं नाही काय कधी?
हां
म्हणून
या कधी तर
हा हा
आणि तुमच्या इथं पण आता फुटबॉलच काय जोरातच होतं की.
अ पल बर दर हा ह जास्त जरा
फिफा वर्ल्ड कपच जरा जोरातच होत. कि ते पोस्टर वगैरे लावलेत.
हा गल्ले गल्ल्या सगळ तेच आहे
वय मी परवा आलतो तेव्हा तेच की रंगकाळावर आलतो तेव्हा मला दिसलं सोडा सगळीकड अस प्या बॅनर्स वगैरे आहेत रोनाल्डोच वगैरे लावलेले आहेत तिथं
हा, हा जेवढं क्रिकेटच नाही तेवढं मेसच हे झाले आता
होय खरं स्पेन जिंकलं की
हा होय ती दोन्ही मिनट म बाहेर पडले का रोनॉल्ड च्या न ह्याज्या हम्म
अर्जंटिना काय नाही बघा निवांत तुमचं
हम्म का नाही निवत चालते मग जिऊन घ्या हम्
हा चालतय
हा ठेवू काय
हा